हम्मं
हॅलो हॅलो
हॅलो
हां मंग तुमचं तुमच्यां मिस्टरांनी केलं असेल नां ऍड कांहीतरी अकाउंट वगैरें
नाही कारण तो, ऑप्शनच नाही आला, ज्या वेळेला आपण, ओपन करत ना. च्यात, त्यावेळेला त्यामध्ये ऑप्शन येत नाही का आणि वरती कने
ऑप्शन नाही येत, वरती ऑप्शन येत, पेमेंट असं काहीतरि ऑ शन येत, त्याला ना क्लिक करायचं, तिकडे ना, बँक अकाउंट असं काहीतरी असेल.
हां.
अ आधी आपल्याला दाखवत, तम-तुम्हाला किती पैसे आले वगैरे, ते दाखव अ. मग ना तिकड बँक अकाउंटच ऑप्शन असेल, तिकडे बँक अकाउंट तुम्ही ऍड करा. अ तुम्ही ऍड केल्यावर, ती लोकं आहो, तुम्हाला ना दोन रुपये पाठवतील.
हां.
दोन रुपये पाठवून झाल्यानंतर, मग आपल्या जॉबचे आपल्याला हळहळू-हळूहळू, पैसे येत जातात.
हर बरोबर य तुमचं, ते पेमेंट आहे ना, त्याच्यावर मी क्लिक भरपूर वेळा केलं काय, कारण मी त, ऍप वर क नाही वाचतय, आपलं हे य का नाही, आणि इनस्टा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना, त्याच्यावर लई जन टाकतात ना गं. पेमेंट आलं नाही किंवा ते बँक अकाउंट नंबर, कसं जोडयचा?
हां हां.
असं का नही, लयजण टाकतात काय आणि वाचत राहतोय.
तुम्ही ना काम करा एक, तुम्ही ना त्या मॅडमला ना, फोन करा. जी कोणी असेल ना, तिथे नंबर बघा आणि तुम्ही ना तिला फोन करा, की मला असं -असं प्रॉब्लेम आहे, कस- कसं टाकायचं, बँक अकाउंट वगैरे?
हं, ते काय चाल
तुम्हाला काहीतरी पर्याय देईल, कि कसं टाकायचं वगैरे, काय- काय करायचं?
म त्या मॅडम न, काय केलती असं ब हां हां
तुम्ही ना, डायरेक्ट कॉलच करा, नाही तर व्हॉटसअपला ना शक्यतो, कोणी रिप्लाय देत नाही पटकन..
अ म बरबर
त्याच्यामुळे ना, तुम्ही ना, कॉलच करा, मग तुम्हाला लवकर रिप्लाय भेट भेटल ना, तुम्ही आधीच, तुम्ही आधीच करायला पाहिजे होत ना.
ती ही काय म्हणली, माहिती काय माझी मैत्रीन, ती एक महिना झा नंतर ना ते भेटत.
एक महिना झाल्यानंतर भेटत, मला मान्य ये, पण त्या लोकांनी आधी आपल्याला, दोन रुपये त पाठवायला पाहिजे, त्यांच्या बँकेतून.
बरोबर ये ना.
मग त्या लोकांना कसं कळणार की, ही मुलगी वापरतेये किंवा अ हे करते, ते करते, या लोकांनी आपल्याला अ अकाउंटला जॉईन केलेलं ये वगैरे, कसं कळणार ना?
बरोबर हाय, बघूया की मी बघतेय पुन्हा. काय करते, तोया मेत्री नीलाच फोन लावते मी. आणि बोलते तिलाी, अणि म्हणते काय कस? म्हणजे कस बँक ऍड करायच, बक
तू, तुला कधी अस, बिना बँका
अरे ती ना वर्ष ती एक वर्ष झालं तर तुमी कस काम करतोय ना. तस एक वर्ष झा. मी सुद्धा काम करत्या यात मला पण म्हणत होती कीय तो पण कर. मग मी म्हण नाही बाबा आपल्याला काय मोबाईलच्या झंझ्याट मध्ये पडायचं नाही कारण मला एक. तर मोबाईलच त काम करायला नाही आवडत असं होत. मग. पुन्हा आता बघू की विचारतो तिला काय म्हणत्या मग ती पण जवळजवळ तुना पंचवीस हजार रुपये मिळाले पंचवीस हजार.
नाही एवढं मी नाही केलं कधी मला फक्त मी फक्त दोनच हजार रुपये. बाई हे झाल्यात.
नाही तिची अकरावी शाळा झाल्या काय सतरावी अठराव्या. हा झाल्या तिच ति ओ्हलोड काम केले ति भरपूर.
हो ओव्हरलोड करायला काय नाही ओ पण तिथे टास्क तर यायला पाहिजे तरच आपण ओव्हलोड.
करू शकतोय बरोबर आहे. ते ना दिवस रात्र म्हणजे मला वाटतते का नाही. फक्त जेवण करून जेवत होते धुणं भांडी असं तिझंतसंचं पडतं होत काय. ओवर्हलोड काम करायची आणि रात्री एक ते दीड वाजेपर्यंत पण तिथे. पूर्ण करायचे काम.
तिला माझा नंबर तिला तीतीनी झालाय का तिचा टास्क पूर्ण.
झालं तिज टास्क पूर्ण.
यार मी बोलले आसते यार तिच्यासोबत हम्म.
हा,
पण नाही बोलू शकत आता कारण की ते आता. कार्यावर बोलणार नाही ना माझ्यासोबत.
नाही बोलणार नाही आणि तीन तसा म्हणजे ती जा एवढा आहे. ते थोडं हाय का नाही असं इन्फॉर्मेशन पण देत नाही काय आता मला काय म्हणली. ती जरा तू जरा थांब मी म्हणलं कधी ते याय वगैरे त्यांचं करायचं. तू पहिला टास्क पूर्ण करते असं लिहिलंय मला म नंतर ना तेचा विषय म्हण.
तर आपल्याला अकाउंटनं नका तुम्ही तिला फोनच नका करू तुम्ही ना मॅडमला बोला. मॅडमला फोन करून सांगा की असा असा प्रॉब्लेम आहे.
बग ना तिला तीन मला काय सांगितली. तेचं आता तुम्हाला तास तास शुक्रवार याेत आहेत ना तर पुढच्या शुक्रवारपर्यंत ते सगळे पूर्ण करा.
असं काय नाही मला एक महिना झालाय हा टास्क येऊन.
हा मला म्हणेले सगळे टास्क पूर्ण करा ते पूर्ण जातात टास्क. आणि त्यांनी ऑनलाईन बघितात की कुणाचं नेट किथ चालू आहे. कोण किती काम करतय ते सगळं ती बघत्या. असं मला म्हणालती आणि जर कोण काम करत नसेल ना पूर्ण. तर ते ला ग्रुप मण म्हणजे हे करता म्हणली.
मी तर अनइनस्टॉल करून टाकलेलं कार्य ऍप.
होय.
हो मी अनइन्स्टॉल करून टाकलेला मी नंतर परत ते एक रुपाली नावाच्या मुलीनी मला. फोन केला ना बाईने.
हा हा हा,
परत इनस्टॉल केला कार्य मग म्हणली जाऊदे आत्ता. कायतरी बघते मग तुमच्या जेव्हा मला तुम्ही. फोन केले ना जेवढे जेवढे, तेवढ्या तेवढ्याचे मला पैसे भेटून गेले. दोनशे पंच्याणव, दोनशे एक्क्याण्णव काय तरी.
होय.
हा.
होय होय दोनशे एक्क्यानव, मी तर तुम्हाला कॉल भरपूर केले होते.
हो दोनशे एक्याण्णव आणि अजून प्रोसेसला एकशे पस्तीस का कायतरी रुपय पडलेले आहेत. आपण कमी कमी बोललो असेल ना कदाचित त्यामुळे
हे नाही नाही नाह्य, मी बरोबर दहा मिनिटाच्या वर चार पाच से कंद झाले ना, फोन कट करतोय दहा मिनटाच्या वरच, दहा मिनीटाच्या आत मी कधीच नाही आता आपला बोलत बोलत एवढा गेला कि मला वाटतंय, सातशे वीस काहीतरी आपले सेकंड झालेत.
हा सातशे वीस वगैरे काहीतरी, तिथे मी हे पण दाखवता ना.
सहाशे सेकंदचा एक तास हा एक दहा मिनट हाय ना, मग आपण जवळ जवळ बघा साहे दुनी बारा. म्हणजेच अ अकरा साडे अकरा तास बोललोय आपण अ काय ते मिनीट बोललोय आपण.
हू हू हू.
हम्
काय माहिती त्या लोकांच, कसय कोणास ठावुक?
काय माहीती बाबा? काय समजाय अवघड हाय
मग तेच मी तुम्हाला सांगत होते. की तुम्ही ना, अकाउंट ना ऍड करून द्या म्हणजे कसं की बरं पडेल.
पेमेंट्स मधे जाऊन काय आहे ते
काय मी पण नाही ये ना. मी बघितलं असत, नाही तर तिकडे तुमच्या मिस्टरांनी कसं केलंय?
मिस्टरांनी पण आत्ता मी केल्यावर केलय, ते पण मला काय झालं, मला कॉल करायसाठी म्हणून मी त्यांना ॲड केलय. केलय, खोला म्हणतय तुम्ही मला करा, मी तुम्हाला करतो, असं करून मी म्हणलं जाऊ दे. आणि काय केलोय, सोबत त्यांच्या मित्राला पण एका ॲड केलं.
हा म तो तस ना. त्या लोकांनी ना ग्रुपमध्ये इन्फरमेशन दिली पाहिजे, की काय काय कसं कसं अकाउंट ऍड करायच, तर तुम्हाला पैसे भेटेल. ते लोकांना इन्फॉरमेशनच देत नाही. कसं हो की मी अनामिका फाउंडेशनच्या ग्रू ग्रुपला जॉईंड होते आधी ना, एक ब्लाइंड लोक त्याचा काही तरी ग्रुप होता कार्य अँप साठी, तर आता नाहीये त्याच्यावर मी जॉईट तर त्याच्यावर
आता आता आपला हा ग्रुप हाय ना, हा व्हॉट्स पवर तर एकशे पासष्ट लोक आहेत. पासष्ट का एकशे सत्तर लोक आहेत.
त बघितलं एको एक्क्याणवच गुर लोक आहे तिथे.
नाही नाही नाही नाही नाही नाही एकशे पासस्टच्या वर आहेत. कारण माझे मिस्टर जॉईन झाले तेव्हा एकशे सदुसष्ट होते.
हा ना?
आणि हा एकशे सदूसष्ट मला वाटतय सत्तरच्या पुढे गेले होते आता लोक सत्तरच्या पुढे तर लोक गेले असतील आता माजर जस वाटतय मला
आता गेले असतील ते सत्तरका एकाहत्तर बहाततरच्या पुळे
हा दा सांगतो ऑनलाईनच आहे लोकचा स्वभाव एकशे छपन्न लोक आहेत
बापरे एवढे लोक आहेत
होय होय होय एकशे छप्पन्न लोक आहेत
म्हणजे बऱ्यापैकी कार्य पसरलंय
भरपूर आणि ते जे ह्यांचे मला मिस्टरांचे जे मित्र आहेत ना त्यांनी तर कनी क्रोमावर ना कोमावर हे केलंय काय म्हणत त्याला म्हणजे बघितलंय ते कार्यच पूर्ण असं म्हणजे क्रोमवर बघितलंय म्हणजे काय हा हाय त्याचे कार्याच ते फेक आहे का किंवा आपलं म्हणजे असंच फसवणुकीच आहे काय तर नाही ते चांगलं गव्हर्नमेंट कायदा त्यामध्ये मोठी दोन मागतात चा मोठी म्हणजे जेणेकरून नेते वगैरे म्हणा किंवा कोणतरी असं ऍक्टर म्हणा असे मोठीे लोक आहेत त्यामध्ये दोन इनवॉल त्यामो हा, त्यामुळे चांगलंय. आणि ते जे त्यांचा मित्रय ना. तो आती हुशार. हाय त्यांने सगळी चौकशी केला पहिला. बघितला. एक दिवस अभ्यास केला पूर्ण. त्या ऍपचा. हा हा हा कार्याचा किती वर्षापासून ते कार्यात चालूये. जवळजवळ चार ते पाच वर्ष झाले. ते चालूये. आणि त्यावरून अभ्यास करून, मगच त्याने अ डाउनलोड केलाय.
मग त्या व्यक्तीला माहिती असेल ना. कसं जॉईन करायचं वगैरे. अकाउंट पेमेंट कसं.
त्यांना आता मागित त्यांची भेट झाली नाहीये आता नंतर होत थोड्या वेळाने मग त्यांना मी विचारणार आहे
त्यांनाच जॉईन करून. तुम्हीच त्यांना जॉईन करून द्यायला लावा.
हा तेच की. तेनाच म्हणते की मी तसं.
हा कारण की त्यांनी दिला ना. तर भेटून जातात.
होय होय होय, बघुया की काय काय होत.
नाही, होऊन जाईल व्यवस्थित. तुमी काळजी नका करू.
बघुया अग आपण एवढं काम करायचं. आणि बसा काहीच नाही.
हा ते.